काय आवाज.
हो हो येतो येतोय.
काय चाललंय? हो येतो येतोय.
हम्म बाळ उठलं का काय?
हो बाळ उठलं म्हणूनच थांबले पाच मिनिट म्हटलं आता त्याला पाजायचं होतं. हो म्हटलं कराव करावं.
या लागलाय बाळाचा. म्हणून म्हटलं हम्म करतेल.
काय झालं चहा पाणी? होय लहान बरी वाटते ती. परत मोठी झाल्यावर काय थांबते ती काय. जाग्यावर तेच की, काय चालय आणखी तुमचं?
पाणी झाले की तुमचं?
हो चहापाणी झालं. तुमचं झालं?
होय झालं की. आता काय स्वयंपाक? तुम्ही काय आता रिलॅक्स.
हा मी रिलॅक्स आता मम्मी करते. अजून मी पाण्यात नाही हात घातला हो पाण्यात नाही हात घातला ना अजून मी करते मम्मी सगळ हो ते
अजून एक थोडे दिवस कशाला?
हम्म नाही कि नाही काय करत हम्म थंडी पण चालू होते नाही. मम्मी काय करून पण देत नाही ना,
हम्म होय तेचकी नंतर करायचंच आहे कीआणि थोडे दिवस.
हु हु हो तेचकी हो परत तेचकी गेल्यावर हाय आणि परत ते आता नको वाटायला लागले म्हणजे ते गरम पाणीत म्हणजे नको वाट
होय गरमी एवढ्या गरमीत काय गार पाण्याने ते तहान जाई ना.
हम्म तेत ते गरम पाणी लागतं प्यायला सारख औव ते तहान भागत ह कोमट उखळलेलच कोमट प्यायच.
तेच के उकळूनं गार केलेलं परत पिताना कोमट करून प्याय-
हा तेच की नाहीतर ते बलगेत नाही चालत ना अजून. लय दिवस झाले नाहीत.
हो एक एक जण ते उकळून गार केलेलं तसच पित.
ह नाही मी पहिल्यापासून म्हणजे तशी सवय लागली ना,
हा.
गरम हा खो पहील्या नेच कोमट करून प्यायचं.
तेच की सुरुवात अ डिप आपल्यावर डिप पिंड असते ना?
हम्म, तेच की आधी जसं पहिला जसं केलतं तसच केलं हो. प पहिला जरा थंडी हो काय म्हणतात थंडी होती ना पहिल्या मुलाच्या वेळेला. त्याच्यामुळं ते बरं पडत होतं. आता गरमी न नको नको त्या लागलाय ना तीस् तो, तिसरीला आय आता चा गेला तिसरी ला. हां आणि आता.
कळतय.
आं.
तरी म्हण्
हां तो मोट्टा झालाय आपलं त्याला तर जरा बऱ्यापैकी समजतंय सगळं म्हणजे बाळाचं वगैरे व्यवस्थित आता म्हणजे त्याचा, त्याचा आवरतो त्याचा, त्याच सगळं करतो तो
हा, हा, हा
हो वगैरे स्कूलला जायाच आज
म चालतय
हम्म तेच के हम्म तेच की. हो त्याच्याकडं पर लक्ष्
हो, जरा पोरं मोठ्ठी असली की मुठ्ठी काय वाटत नाहीत मग
हां तेच तेला मोठ्याला नाही बघाय लागत बारक्याला जाता त्याजं ते आवरतं होयच कि हो, हो का अ, अं मुलींना तर चांगलंच कळतं म्हणजे कसं भावाला व्यवस्थित वगैरे ठेवायला आवरायचं
आमच्या भगीला पण लय आवड आय, होय लहान मुलांची सगळ्यां घेऊन फिरते कॉलनीतली वगैरे कुणाचे असले की सगळ्यांची घीत मुलास्नी एच एकदम छोटा असल्यापासून हाल अं तीला सगळं हँडल कर
हा ती कितवीला हाय आता?
होय आता आठवीला गेली
अरे वा म्हणजे ती मू खूपच मोठी आहे त्याच्यामुळे तिला व्यवस्थित सगळंच
हा वय आता सुट्टीला गेलं तर दोघं जण निवांत मम्मी आमची जाते तर तेज त्याला व्यवस्थित आता आंघोळ घालाय त आवरायचं जेवायचं
ह तेच की तेच की तिची कोण नसले तर तिजी ती तिच्या भावाला सांभाळू शकते व्यवस्थित त्याच्यामुंळ बर
तेव्हा असा करा लागलाय बघ ऐकण झालाय जेवण, झालाय ह, ह, ह, ह, ह ते खाऊ नको, सारखं कुरकुरे मागा लाग हा चालू असतेय काय काय साबण लावाय लागल्या हि मला डोकं धुवा लागल्या माझ
हा, हा, हा, हा आ तेच की, तेच हा की मम्मीची ह हो तेच की आणि
ते कॉ कॉलनीतली पण मुलं आली ना, त्यांना असं लय अप्रूप हाय कर घ्यायचं त्या मुलासनी खेळा खायचं खाऊ द्यायचं
हा तेच की तेच की हळू हळू खूप हा ती तील हा तेच की, मुलींना तर जास्त असते, एक टाईम मुलं म्हणजे नाही बाबा एवढं मोठं झाल्यावर कसं करू असं म्हणजे कळती झाल्यावर अस तेच की, त मं तसं लान मुलींना नाय त्यांना व्यवस्थित लहानपणापासनच त्यांना जिम्मेदारीच अस तेथे आणि आवड पण असते, जिम्मेदारी च्या आधी आवड
होय एकट्याच हाय का तुम्ही
हा मी एकटीच की, म्हण म्हणजे मला बहीण भाऊ म्हणताय का, नाही नाही बहीण आहे. मला एक बहीण हाय भाव आहे. मोठी मी आहे, बहीण दोन नंबर भाऊ तीन नंबर आहे असंय अ असं ठीक ये ठीक ये, हा बरं वाटत ते तेच की नाही एक कुलत एक असले की नाही ते बरं वाटत तसं म्हणजे त्याला काय म्हणजे माग बहीण नाय भाऊ नाही कोणतर लागतय की एक -
होय असल्याशिवाय कुठलं
हा तेच की वाटतच नाही ना मं मा हा म्हणजे आपण आपण आता समजू शक की आपल्याला बहीण भाव असल्यावर कस तस त्याला न जास् आपल बाळ एक बाळाला पण पाहिजेच की
होय पाहिजेच की माग पुढं कोणतर सांगाय ला
हो हुं हा बहीण लहान आहे माझी लग्न झालंय तीच पण पण बहीण लहान आहे. आता भाऊ आहे. त्याच लग्नाच चाललंय बघायच आता बघायच
होय आमच्याच पण तेच चालूय बघायचं चालू आहे.
हो ना आता तेच कि ते ल बघायचं लग्नाचं म्हणजे- मुली आजकाल कुठं. मुलीन डिमांड खूप आहे मुलीन तेच की डमांडिंग मुलगी- खूप आहे आता न मुली मुलांना झाल्यात.
मुलीचं बघा स्थळ मुलांचेच सगळे येऊन पडलेत व्हय कणी तर काय.
मुलांना- मुलींच म्हणजे बघायला म्हटलं तर मुली आणि मुलींची- मिळतात. त्या मुलींची डिमांड तर एवढी आहे-
सगळं पाहिजे, गावाकड पण पाहिजे, सिटीत पण पाहिजे, असं जॉब पण- पाहिजे, शेती पण पाहिजे.
तेच की सगळं म्हणजे सगळं प्रॉपर पाहिजे असं काय कमी जास्त असून -
होय आता मुलांची डिमांड कमी मुलींची जास्त आहे. उलट झालेय.
तर काय आता काय एकेक - मला तर आता पैसे देऊन पैसे द्याय लागतात वाटत.
होय पैसे देऊन पण नाहीत.
अ मी ते आई- हेच बघितलं ऐकलं मी आत्ताच- म्हणलं बाई काय खरं नाही आ. आता म्हणलं मुलीय म्हणलं की कसलं मुलींच म्हणजे पैसे देऊन मुल लग्न व्हायला लागले.
होय तेच की तरी पण मुली अशा हे नाहीत म्हटलं.
हां मिळत नाहीत आणि मुली हा तेच की नको मुली
तसच झाले काय आमच पण आता भावांना बघाय चालू आहे आता बघूया. कधी पसंत पडत्यात. कधी ठरतय. किती दिवस जाता जाता
हो हो हम्म तेच की. हो तेच की. ते बघायच्या आधीच वर्षभरचे का बघायला त्या आधी
व्हयं वर्ष जातयं.
हम्म आरामशीर.
बघू बघू पर्यंत - - हम्म हम्म हम्म आणि काय?
आणि काय नाई. तुमच्या इकडे काय कोल्हापूरला आता
पाऊस कुठलं वळवाचा पण मधी जरास लागलेला. नाहीच आता तेज्यावरं.
हो का मी बातम्याला बघितलं होतं गारा वगैरे पडल्या काय?
म्हणजे आमच्या इथ नाही पडल्या पण गावात झालाय तिकड पाऊस असं कुठं पडल तिथं पडल असं झालंय सगळीकडं - -
ते नुस त - - अ नुसत आभाळ आल्यागत आणि वारं नुसतं सुटतय वाऱ्यांन ते आब हा वाऱ्यान ते आबाळ पण जातय आणि नुसत असं - - गरमी एवढी की मग ते वाफाच माराय लागतय घरात असं फॅनचं पण वारं गरम - - वाफ - - मारल्यागत व्हाय लाग - -
ते गरम गरमीच होते फॅनच वारं पण गरमच होतय नको वाटतयं तर काय आमच्याकडे काय एवढं एवढी नाय आता दोन तीन दिवस जरा कमी आल्या. हा तेवढी काय म्हणजे तसं नाही. मधी जरा होती मागच्या आ - - ठवड्यात. आता या दोन तीन दिवस आता जरास वातावरण हे हाय. ढगाळ ढगाळच हाय असं आता कधी पडतोय बघुया त. पाऊस.
ह हो. भरपूर आता हे चालूच होईल पावसाळा थोड्या दिवसात.
होय चालू होईल खरं कसं जरा वळवाचा पडलं की गार तेवढंच जरा होतंय ना. वातावरण तेच ते उलट आभाळा असल कि जास्त गरमी होत्या.
लईच होत तय आणि असं नुसत गुदमरल्या गत आ अं गुदमरल्यासारखं होतय तेच की हुं हा त काय इथं हुं आता माझा ही लहान मुलगा आहे तर गर्मी स सहन होत नाय असं घामोळ्यांन भरलाय नुसता. नाय आम्हाला पण ते सहन होईना झालंय घामोळ्या सगळ्या घामोळ्या अंगाला काय असं म्हणजे शेकोटी तर काय पद्धतच नाय केली मी बघा
राहूदे बा काय एवढा गरमीत घेणार तरी कधी ते सहन तरी व्हायला पाहिजे.
ते अशी हाई ही गरमी असं वाटायला लागले खा अ असं कुणीतरी शेकाय लागले असे झालं मग काय तर आता तस व्हायला लागलय हो त्याच्यामुळ काय आता मग शेकोटी नाय काय नाय न्हाई नॉर्मलच चालू आहे आपलं.
होय ठीक आहे चालतंय हा हा ठेवा.